हॅलो
हॅलो. हां. काय करता?
हा बोला की,
काय करता?
काय नाय आय निवांत हाय बघा तुम्ही काय करता?
बसले जेवण झालं.
अं जेवण आता जेवायचं बघा
हा हा हा आणि नाश्ता वगैरे सकाळी
हा ना -नाश्ता वगैरे सकाळी आज पोहे केले होते. सकाळ हा पोली वगैरे आवरल नाश्ता वगैरे झाला की जरा दुपारी वेळानं जेवतो. हूं हूं हूं आणखी काय तुमचं म आवरलं. हो हो हो हा नॉन व्हे हा
हां नॉन व्हेज खाता ना?
हो हो नॉन व्हेज वगैरे खाते. आज पण गुरुवार आहे ना गुरुवारी हा गुरुवारी नाही खात म
उपवास हा
उपवास असते हा
हा हा हा मग पाऊस वगैडे पाऊस वगैरे पडतोय का?
काही नाही बघा पाऊस आता पाऊस वगैरे काही नाही. आता बरेचं दिवस झालं नाय नाय आता कायतर वीस तारखेनंतर
हा हा हा हा हा इकडे आला होता.
आला होता काय.
ता म्हणजे रोज नाय पडत पण असा दहा वीस मिनटं पडतो आणि जातो.
हा हा हा हा हा जास्त नाय.
हा मग असं पावसामध्ये पूर वगैरे आला असेल ना.
काही नाही मग तेवढा थोडा एवढा असा पूर येण्याजो काय नाही खर पाऊस पडलाच नाय.
पडलाच नाही का?
हा थोडा जास्ती पडलाच नाय पूर वगैरे काय जास्त आलाच नाय आसा म्हणजे प्रत्येक वर्षी कसा येतं ना एक आठ दिवस जरी पडला तर
हो हां इकडे खूप पाणी व पूर आलेला आमच्या इकडे कधी येत नाय धरन सोडलेल ना तर आमच्या इकडे कधी हो आमच्या इकडे कधी येत नाय. तर आज आलेल म्हणजे, आज नाय त्या म माग च हां त्यावेली आलेला, आत्ता मागे नाय काय न्यूज
न्यूज मध्ये होता हा बघितला बघितला, बघितला, बघितला की त्यावेे ला आला हम्म हम्मम् हम् इकडे असा काय. अ कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूरमध्ये हां बरोबर ती एक हां, मी काल कॉल केलं होतं ना एकीला. ती सोलापूरमध्ये राहते.
हो का
हां कॉल आपणून हां. आम्ही इकडे अलिबाग साईड.
अलिबाग हा हा हा अलीिबागला हा हा हा ह ह. तेच की आणि काय म्हणताय, मग पाणी वगैरे असतं का रोज. नाही आम्ही आहे की. हा आमच्याकडे जरा पावसामुळे प्रॉब्लेम आहे.
हा हा हा हा पाणी ना पाणी नाही मग.
हा एक दिवस आड येतं पाणी.
आणिळी हां हां हां किती तास असतो मग.
आज तर सकाळी सहा वाजता चालू होतं. येत की दहा वाजेपर्यंत असतं म्हणायचं.
दहा वाजेपर्यंत हा मग गर्दी होत असेल ना पाणी भरायला.
नाही नाही स्वतःच असं हे असतं ना प्रत्येकाचं न असतातच.
हां हां हां.
प्रत्येकाच असतातच.
हा मग पावसाळ्यात पावसाळ्यात गेलात की नाही फिरायला कुठे.
पावसात पाऊस नाही जरा कमी झाला त्याच्यामुळं.
हा. नाही म्हणजे पावसाच्या आधी वगैरे हा उन्हाळ्यामध्ये वगैरे. हा हा हा. हां असं जायचं म्हणजे हां फॅमिलीसोबत.
फॅमिली हो तेच की फॅमिली सोबतच गेलो होतो. आलो मे मध्ये जाऊन आलो हम् ह्
हा हा हां.
आणि काय घरी मग कोण कोण असतं.
घरी आम्ही पाच जण असत. तो मम्मी असते पप्पा भाऊ मी आणि आजी आजोबा सहाजण हां हो हो हां झालं जेवण सकाळी हा सकाळी नाष्टा केला अ भात भाकरी आणि ती हे शेपूची भाजी. हा आणि न तर हां वाटाण्याची पण केलेली, पण वाटाण्याची नाही खाल्ली. ती शेपूचीच भाजी खाल्ली हां हां. तुम्ही हा तुम्ही पोहे केलेलेत ना.
हा हो मी नाश्ताच केला पोही केल होती.
हां मग घरीच असता की हां घरीच असता की जॉबला वगैरे.
नाही घरीच असते घरीच् घरीच. काम अस्त माझं हम्.
ह मग तुम्हाला असे फोटो वगैरे काढायला आवडते.
आवडतात आवडतात बाहेर जाय आवडतं, हा फोटो वगैरे काढाय आवडतात. आवडत सगळं सगळ्यामध्ये इन्वॉल्व आवडत
पडला तेव्हा कसं वाटलेलं म्हणजे असं वातावरण
आपलं की जास्त पाऊस आहे
जास्त पाऊस आहे हा हा मातीचा वास वगैरे आवडतो पाऊस पहिला पाऊस हो हा हो तेच मला पण आवडतं, मला पण मातीचा वास आवडतो आज पाऊस पडला ना की मा मी बाहेरच असते म्हणजे वास भारीच येतो तो मातीचा हा हो हो. हो, हो तेच तर हा मग काय बाकी काय चाललंय.
बाकी काय नाही आता मुलगा येई स्कूल मधून.
हा हा हा मग हे. पाव हां हां हां मग असं पावसाळ्यात म्हणजे कोणता आवडता ठिकाण आहे तुमचं.
जायला असं काय नाही असे धबधबे वगैरे हा तेच की पॉइंट धब धब वगैरे असे परवा संध्याकाळी जाणार होतो. पण तिथं जास्तीची काय तर गर्दी होती जास्त म्हणून
हा हा हा हा. तेच मग असं, हा हां पाऊस सुरू झाला की म्हणजे असं हा कुठे-कुठे कुठे हा हा. सावंतगडा मो मोठा असेल ना खूप.
मोठा आहे मोठा आहे. खूप मोठा आहे ते मग तिथं जास्त आता जरा ऊन पडलं ना त्याच्यामुळे गर्दी होती तथ
हां हां हां हां हा पावसाळ्यात असं म्हणजे गावा ठिकाणी खूप मस्त असं वाटतं ना अस सर्व हिरवगार होत हो वातावरण हा
वातावरण शेताला जाळायला वगैरे शेती जातात.
हा हो आणि पाऊस हा ह पाऊस पडला की पहिले भजी आपण कांदा भजी करतो
का ते आवडत बास. कांदा भजी वडापाव. ते चांगलं वाटतं आपलं हो हो गरम गरम आवडतं हो. वेगवेगळ्या रेसिपी अस करू आता.
पावसामध्ये हम्म.
तेचतर. हो आत्ता मला पण जायचं आहे म्हणजे चार वाजता. जॉबसाठी.
जायचंय का
हां तिकडे कंपनी आहे ना नाही म्हणजे रिझ्युम दिलं होतं ना तर इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आज. तर जायच हा हो हो हो. घरीच होते ना.
हां.
घरीच होते एवढ्या दिवस आता जॉब लागलाय ते नशीब.
नाही शिव लागले तर मग चान्स घ्यायचा सोडायचाच नाही.
हा, ह तेच तर कंटायला येतं ना घरी पण बसून हो.
हम,
मग काय?
आणि काय म्हणताय सगळे जेवले काय जेवण झालं का सगळ्यांचं.
नाही म्हणजे जेवण झालंय पण जेवायचं बाकी आहे. हो हो हो मग असं पावसात म्हणजे लहानपणी असं पावसात वगैरे खेलायच्या तुम्ही म्हण.
मग मस् तर कायम पावसामध्येच
हा ना.
हो छान लहानपणीच वेगळंच असतं ते पावसाच
हो हो तेच हा तुम्ही मॅरिड आहात ना मी हा मी मॅरिड नाही आहे.
ह लक्षात आलं. ते हा लक्षात आलं तेच की हम्.
हा तेच असं म्हणजे मॅरिडहा मॅरीड माणूस लगेच म्हणजे आवाजावरून समजतो ना, हो उनच आहे आता सकाळी पडलेला पाऊस हो सकाळी पडलेला. दहा मिनटे पडला आणि नंतर मग नाही. मग तुम्ही असं हा हा बोला बोला.
हा हा इथे ऊन्हा ऊन पडतेस पूर्ण ऊन.
न हां हां हां हां हां मसं पावसाळ्यात बाहेर जाताना असं छत्री वापरता की रेनकोट वगैरे
हा कसा असेय गाडी वरून शक्य तो रेनकोट आणि हा आणि आपण चालायचं असेल तर छत्री येते मग हा हा चालताना काय आपलं रेग्युलर छत्री घेते.
हो आणि गाडीवर हा हा तेच नाही तर छत्री उलटी वगैरे होते वा वापरे हा खाली यायचं ते छत्री जाऊ दच आपण पडतोय त्याचं काय हा.
हा म तेच आमच्या इकडे हा. हा हा आमच्या इकडे पाऊस पडलेला ना तर खूप पूर वगैरे आलेला आणि ते म्हणजे असं त्या साईडला अशी झाडं वग बरे दरड वगैरे कोसलत होते.
हम्
हो खूप जामचता या वर्षी हो दोन दिवस फक्त पाऊस पडला आणि एवढा पूर होऊन गेला.
जास्ती पोरं जेवण
जाम हो धरण भरायचे ना त्यामुलं सोडायचे धरण वगैरे
धरण सोडले की इकडं पूर येतात व मग इकडं
हो हा तेच आणि इकडे हा. इतर कस धबधबा वगैरे पण भरतो. पूर्ण तो तर गावच जातो तो तिकडे आहे गाव. त्याचं काही एवढे नाव नाही माहिती हा
म्हणजे धोक्याचं सगळं वातावरण असेल पाऊस
हो हो.
आता पूर येतो का नंतर पूर येतो असं होतंय.
हो तेच हा मग काय बोलतात. आता बाकी चला मग जेव नाही आता जेवाल ना.
हो आता जेवायचं.
हा चालेल मग हो मी पण आता जेवेन
हां.
आ मग तुम्हाला आता मी कॉल करते आता लगेच करू ना.
अ आता लगेच करणार का.
बघा तुम्हाला टाइम असेल तर मी काय करीन.
ओके नंतर थोड्या वेळान करता. हा ठीक आहे हो हो हो हो चालेल चालेल ठीक आहे. ओके ओके ओक बाय बाय बाय ओके हां.